येतोय आवाज?
अ- एक मिनिट. स्पीकर नाय चालू होत का ओ याच्यावर?
नाय नाय नाय स्पीकर नाय होत.
अच्छा अच्छा हां. बोला बोला मी तेच बघत होते हो येतोय येतोय.
असंच बोलावं लागतं.
अच्छा अच्छा.
तुमचा हा पहिलाच कॉल ए?
हो माझा पहिलाच कॉल ए माझा क्च्युली बिझनेस अ सल्या मुळे मला जमत नाय पण कधीच चाललं होतं तीन चार दिवसापासून की कॉल करू करू कोणाला त म्हटलं चला आता दिसतय फ्री तर आपण करू एकमेकांना.
बरोबर बरोबर मग आपला आजचा विषय काय घ्यायचा?
आज आज आपण हा विषय घेऊ की जी सर्वात जास्त आज काळाची गरज आहे की पॉझिटिव्ह कसं राहायचं. कुठल्याही परिस्थितीत त्या विषयावर आपण बोलूया.
चालेल चालेल काय हरकत नाय.
तर तुम्हाला काही असं तुमचे म्हणजे काही तुम्ही असं काही वर्कशॉप केलंय किंवा तुमच काही अनुभव वगैरे असे आलेले एत तुम्हाला पॉझिटिव्हचे?
मी स्वतः म्हणजे खूप पॉझिटिव्ह ए.
हो ना.
कुठल्याही परिस्थितीत मला म्हणजे मी वर्कशॉप वगैरे केलेले नाई पण मला म्हणजे प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्हच राहायला आवडतं. त्याचे. त्याचे भरपूर म्हणजे, झाले परिणाम. हो फायदे होतात. तोटेहि होतात. पण तरी मला पॉझिटिव्हच राहायला आवडत. हम हम
तर माझ कस आहे. मी एक पाच सहा वर्षापूर्वी लकीली अस काहीतरी आल होत. कुठल्या तरी हेच्यावर्ती आहे एक वर्कशॉप करा. मी म्हटल चला करून बगू तर तेव्हापासून जी सुरवात झाली ना,
हम्म हम्म हम्म.
तर त्याच्यामुळे लाईफमध्ये माझ्या तर खूप चेंजेस आले आणि ऍक्च्युली मी पहिल्यापासून म्हणजे, मलाही असं पॉझिटिव्ह राहायलाच आवडत-
हम्म हम्म हम्म
पण कस आपण थोड अजून हा
बोला- बोला तुम्ही बोला मग मी बोलेन. हॅलो. हॅलो.
हा बोला बोला
कारण आहे ना पॉझिटिव्ह राहण्याने ना आपल्या आजूबाजूला बरोबर ते पॉझिटिव्ह वाता- वातावरणही क्रिएट होत आणि भरपूरशा अशा गोष्टी गोष्टी असतात ना की आपण सॉल्व करायला आहे ना, एकदम रेडी राहतो.
हो
म्हणजे त्यामुळे डगमगत नाही की हा इथेच झाल आहे ना, कारण एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. त्यामुळ मग न घाबरता तिथे जर पॉझिटिव्ह राहून जर आपण त्याच्यावर मात केली ना तर ती की म्हणजे काही समस्या म्हणा. किंवा मग काही अवघड गोष्ट म्हणा त्याच्यातन आपण पटकन बाहेर निघतो आणि त्याच त्याच विचारात राहिलो तर मग ते अजून गुंतागुंतीचं होत पण मग सुटण्याचा काही मार्ग त्यामुळे अस
हो हो हो, म्हणजे माझ्या तर लाईफमध्ये प्रॅक्टिकल झालेल हे कि, एकदम म्हणजे आमची परिस्थिती उलट झाली. अं तर त्या याच्यातही मला एक सेकदही असा विचारणी आला की अरे बापरे आता आपल कस होईल. मी म्हटल नाही, आपण पॉझिटिव्ह राहू आणि अऍफर्मेशन्स आणि त्या याच्यामुळेच माझा बिझनेस इतका छान चाललाय ना
बरोबर म्हणजे अक्षरशः तुम्ही तुम्ही तिकडे सांगताय त हिकडे माझ्या अंगाला काटे येताय कारण आहे ना, पेशन्स खूप महत्वाचा आहे आयुष्यात.
हो हो हो
खूपच खूप म्हणजे एक सेकंदाचा तुमचा निर्णय ना तुमच पूर्ण आयुष्य
लाईफ बदलून टाकत. हो आमच्या म्हणजे माझ्या नंदेच्या लाईफ मध्ये ते झालेल आहे त्यांचा काय एक चू- आणि रागामुळे. त्यांनी घेतला आणि त्यांनी सुसाइडच करून घेतलं होतं.
हम हम सेम थिंग दोन महिन्यापूर्वी माझ्या बाबतीतही घडली.
हो का.
माझ्या एका मैत्रिणीच्या एक एकदम जवळच्या मैत्रिणीचं तसं झालेलं आहे म्हणजे तिच्या मुलाने पण म्हणजे तो आणि माझा मुलगा ज्युनियर के जी पासून एका वर्गात
अच्छा!
आणि आत्ता टेंथ पास आउट झालेले होते मुलं म्हणजे त्यांची एक्झाम मार्चमध्ये दिली त्यांनी एप्रिलमध्ये तसं म्हणजे एक म्हणजे कुठल्याही परिस्थितीत ना माणूस बाहेर पडू शकतो असं काहीच नाही आहे म्हणजे त्यामुळं मला असं वाटतं की पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे. आणि कधी पण खूप कधी पण खूप पण आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम आले ना तर आपण ते शेअर कराय
हो बोलणं खूप गरजेचं आजकालची पिढी आहे ना बोलतच नाही आणि हे सोशल मीडियामुळे त्यांना ते सुचतच नाही कि काय बोलावं काय
आणि फ्रेंड सर्कल या दोन गोष्टींमुळे ना येवढं लगेच
ती झाली आज म्हणजे परिवार फॅमिली हे त्यांना नकोय त्यांना असं वाट तर तेच आपले प्रॉब्लेम सॉल्व करतील.
हम्म हम. असावं पण मग कसं लिमिटमध्ये असली ना प्रत्येक गोष्ट की काही वाटत नाही. आणि हेच वय असं असतं की ज्याच्यात करिअर घडतंय आणि बिघडतंय.
होय बिघड
त्यामुळे मुलांनी ना थोडीशी पेशन्स ठेवायला पाहिजे पॉझिटिव्ह विचार करू नये ना भरपूर अशा गोष्टींमध्ये आपण बदल घडून आणू शकतो.
नाही नाही घडवूनच आणू शकतो म्हणजे मी मा तर लाईफ मध्ये हे चार वर्षापासून चाललंय ना तर मी सगळ्यांना तेच सांगते. की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा तुम्हाला जे पाहिजे ते मागा. युनिव्हर्स तुम्हाला देतच. तुम्ही त्यासाठी प्रयत्न करताय तर तुम्हाला ते मिळणारच. पण तुम्ही काहीच नाही करणार अन् तुम्ही म्हणाल की मला पाहिजे
कुठलाही प्रसंग आला ना की पहिले माणसाच्या डोक्यात निगेटिव्ह विचार सुरू होतात. वाईट आला की असं.
वाईट. आजकाल तेच म्हणजे छोटी फॅमिली असल्यामुळे हे प्रॉब्लेमस खूप झाले.
हम्म खूप झाले बरोबर आहे.
हम. ह्याच्यामुळे म्हणजे मी तर सगळ्यांना सजेस्ट करत राहते आणि असं अजून काही कुठे असलं की मी जॉईन
पण आहे ना अफर्मेशन खूप महत्त्वाचं आहे. खूपच महत्वाचं आहे म्हणजे आपणच आपल्या बाबतीत किती काही गोष्टींमध्ये बदल घडवून आणू शकतो. लयआपल्यावर अवलंबून असत.
हो.
नव्वद टक्के आपल्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टींसाठी आपण जबाबदार असतो मी तयाल मीस
हो हो हो आपणच म्हणजे कुठलीही गोष्ट चांगली किंवा वाईट. काही असो त्याच्यासाठी आपणच जबाबदार हे आपण कीत किती चांगल्या परिस्थितीने ते हॅडल करू शक तो ते आपल्यावरच ये दुसरा नाही ठरवू शकत.
हू शकत असत आपलं. भरपूर पण विचार आपले त्याच्यासाठी खूप तेवढे भक्कम पाहिजे की नाही हे असं नाही असंच.
हो.
त्यामुंळ भरपूर काही अ.
तर रोच पाच वाजता उठते आणि माझं जवळपास वीस मिनिटाचे सगळे ऍफर्मेशन्स हे. ते मी रोज बोलते म्हणजे माझ्या फॅमिलीसाठ ती रिलेशन साठी बिझनेस साठी त मी हे सगळं बोलत असते. आणि माला अ व्हिडिओज म्हणजे मी आता क्लास करून मला खूप वर्ष झालय त्याच्यामुळे म आणि आमचं ऑफलाईन होत तर व्हिडिओ नव्हता. आणि ऑनलाईन एक असतं म्हणजे दर महिन्यात असतं ते फ्री वर्कशॉप आहे ऍक्च्युली. अ हो दर महिन्याला ते ए एक ते एक तारीख ते तीस तारीख परत ते चालू होतं आणि त्यांच कसं हे अ त्यांची ती एक बुक हे. ते बुक रीड करतात अ ए थोडं म्हणजे पंधरा वीस लाईन मग त्याचा अर्थ थ सांगतात आणि अ जे लन त्याच्यानंतर त्यांच सेशन असतं की कोणाला काय लाईफ मध्ये प्रॉब्लेम हेत. ते सांगायचं आणि त्यांनी काय विचार केला पाहिजे पॉझिटिव्ह ते पण सांगतात. त जेव्हा आपण लोकांचे प्रॉब्लेम ऐकतो ना. तेव्हा तर असं वाटतं यार आपल्याला काही प्रॉब्लेमच नाहीे हे आपण त खूपच सुखी हे. लोकं त क कुठल्या कुठं कुठल्या दिव्य याच्यातून चालले आहेत अं म्हणजे साधी पाण्याची गोष्ट घ्या त्या गोष्टीवर सुद्धा आपण अ इतकं हे करतो म्हणजे आपल्याकडे तर भरपूर पाणी हे.
तुम्ही त बोलताय त लिटरली माझ्या आंक अंगाला काटं येतायं बरं का लिटरली.
नाही आसं त काही नाहीये.
नाही नाही पण मग म्हणजे की जगात किती भयानक परिस्थिती हे. आणि आपण त्या मानाने किती म्हणजे देवाने आपल्याली इतकं भरभरून दिलेलं हे आणि आपण ते जपून ठेवलं पाहिजे, म्हणजे हे माझ्या डोक्यात लगेच.
हो हो नाही म्हणजे मी तर साधी गोष्ट म्हणजे मी टिश्यू पेपर पासून पाण्याच्या बॉटल पासून मी सगळ्या गोष्टींना कसं वाचवता येईल ते मी बघते. मी हॉटेलमध्ये किंवा कुठेही गेली ना टिश्यू पेपर नाही. आपलं रुमाला आहे ना तो युज करा ठीक हे लोकं चार लोकं वापरताय म्हणून मी वापरलाच पाहिजे आसं नाही. उलट त्यांना काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे अरे ही वापरत का नाही हे त्यांनी विचारलं पाहिजेत कारण की किती त्याच्या माग झाडं तोडली जातात हे असं प्रत्येक बारीक, बारीक गोष्टीत आहे आणि आमचं तर कसं आ मी जैन अस ल्यामुळे ना मला पाण्याचा एक थेंब त्याच इतकं महत्व की आम्ही ती म्हणजे खूप खूपच त्याच्यात मुरलेलोय म्हणजे असं समजा
बरोबर, बरोबर नाही आणि आहे ना प्रत्येक छोट्या गोष् चा खरं विचार केलाच पाहिजे आपण म्हणतो त्याने काय होतं आणि याने काय होतं नाही सुरुवात आपल्यापासनं करायची तेव्हा आपल्या आजू बाजूचे दोन लोकं त्याच्याशी इफेक्ट होऊन काहीतरी बदल घडत
हो, हो आता कसं आहे पहा बड्डेला लोकं आता काय करतात किंवा घरी काही फंक्शन असलं की आणा युज अँड थ्रो आणि ती अ चला भांडे घासायची कटकट नाही आणि हे नाही पण अरे किती कचरा होतोय त्या तुम्ही नाही, नाही आणि डिस्पोजेबल जरी असलं तर एवढ्या लोकांचा कचरा कधी तो डिस्पोज होईल ते काय लगेच थोडी होणारी गोष्ट आहे काय लोकं विचार नाही करत म्हणजे दिखाव्याच्या मागे लोकं जातात ना त्याच्यामुळे म्हणजे खूप प म्हणजे नुकसान होतय पर्यावरणाला त्याच्यामुळे हो, हो आपणच जबाबदार आहे नाही, नाही, नाही
तो भरभरून देतोय त्या त्याला द्यायचं सूर्य काय म्हणत नाही मी उगवणार नाही पाऊस काय म्हणत नाही मी थांब म्हणजे पडणार तो बिचारा त्याच आपण आउटपुट बॅड दिले तरी तो चांगलाच देइल
देतोय, देतोय हम्म
अस
माझ्या मुलांनाही मी तेच सांगते की तुम्ही आतापासून पॉझिटिव्ह साठी अ तयार व एप फर्मेशन द्या तुम्हाला जे पाहिजे जसा अभ्यास तुम्हाला पाहिजे जॉब पाहिजेल नक्की मिळेल पण आता कस तुम्ही मोठे झाले प्रत्येक गोष्ट आईच करेल आणि मग होईल असं मी होत म्हंटलं आता तुम्हांला करायला पाहिजे काही गोष्टी
बर, बर आहे स्वतःमध्ये हळू, हळू बरोबर ते आपणही रेडी होत गेलो त्या गोष्टीसाठी की
हो सवय लागते आणि मेन म्हणजे आमच्या माझ्या इथ कस होत मी जेवढे पॉझिटिव्ह माझे मिस्टर तेवढे जास्त निगेटिव्ह आहेत
अरे बापरे ओपण हे सेम थिंग या म्हणजे होतच ते प्रत्येकाच्या बाबतीत असत तस हा आपण म्हणतो पण मग मेजॉरिटी ही आहे की एक जण हौश एकजड एकडल हौशी असं जोडी बनवलीच देवानी
आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युली मजा पण येते ओ म्हणजे आपण त्याच्यामुळे लाईफ आहे ना खूप चांगल्या रितीने हँडल करू शक
ऍडजेस्ट हा ऍडजस्ट करायची सवय आणि त्या परिस्थितीमध्ये मी काय करू शक यांच्यावर पणं आपणं विचांर करतो नां
विचांर करतो
सायं कायं नाहीं
तेचं मं हम्मं तरं तुम्हीं पणं म्हणजे तुम्हीं तरं आहेच पॉझिटिव्ह पणं तुमच्या घरांत जरं बाकी बाकिच्यांच नसेल एवढं पॉझिटिव्ह वातांवरण तरं तुम्हीं नक्कीच त्यांना मी तुम्हांला ती लिंक शेअर करते तरं ते सकाळीं सहा ते सात असतं तरं अं कोणीही जॉईन करूं शकतं कधींही जॉईन करूं शकतं ऐकायचं आपल्या यांच्यात लाईफ मध्यें तसां परिवर्तन आपणं आणांयचां आणी आपली चालूं द्यायची पुढे लाईफ
बरोबर बरोबर